हॅलो.
काय चालू ये? काय चालू ये?
काही नाही आताच जेवण झालं बग
हो का
बसले होते शिवाय आता चाल चालू केलं गुडी पाडव्या पासून
हा कितीची खरेदी झाली.
शेवाया करायच्या का तुम्हाला?
हा करायची आहे ना
हम्म, हे आता आभाळ जाउद्या दोन चार दिवस
म्हणजे कसे करत्या ते?
बनवून देऊ.
कसे करता ते?
आम्ही गहू जरा आमचे असले, तुमच्या असले तर तीस किलो ना
हा.
आणि गहू जर तुमच्या अस आमच्या असले तर दीडशे रुपये किलो डायरेक्ट.
हाव का हातानी करत्या का मशीन मधी
मशीननी.
हो का म्हणजे कधी घेतली तुम्ही मशनी?
मशीनि आम्ही मागच्या वर्षी घेतल्या बघा त्या नव्वद हजारात सेटअप बसलाय सगळा चा हम्म तर आम्हाला माग च्या वर्षी चांगलं राहिलं त्याच्यामध्ये, पन्नास साठ हजाराचा धंदा झाला.
अ किती महिन्यात झाला तो?
एक महिना.
एक महिन्यात पन्नास साठ हजार.
हो आता या वर्षी आम्हाला बऱ्यापैकी राहील अशी अपेक्षा आहे.
हा का म्हणजे मागच्या वेळेस एका महिन्यात झाला होता. आणि आता
आता ह्या वर्षी बरीचशी अपेक्षा आहे जास्तीची पापड वगैरे झाले का तुमचे? करायची अस- खारुड्या कुलड्या
तुमच्याकडे एक महिन
आम्ही बनवून देतोत ना लागत असले तर बनवून देतो म्हटलं आम्ही. आम्ही आता आम्ही डायरेक्ट उकतेच देतो आम्ही बाजरी तेे आमचं असलं की, शंभर रुपयाला पाकीटेय हम्म नाही आम्ही हातानाच बनवतो. हातानचं बनवतो आम्ही.
हात न.. अ.. ते गाळ ते
काॅलेजची एक तुम्ही चव बघायची त्याची कशी काय?
होव.
चव बागायची म्हणलं तुम्ही नंतर, खाल्ल्यानंतर.
बनाला चार-पाच दिवस ब लागतय आम्हाला.
हो का मंग पूर्ण तुमच्या तुमच्याकडूनचंय काय?
हो.
बरं बरं काय जेवण बिवन झालं का मग?
हो. जेवाण झालं, भाजी काय खाल्ली आज त्यांनी?
आम्ही जा आजून पोहे करायचे आम्हाला.
हम्म. हा का.
हम्म.
हम्म, बाकी मग?
बाकी कईच नईये अन् अशा वेळची प्रेरणा कोण दील तुम्हाला?
बचत गटामधून भेटली ती आम्हाला प्रेरणा.
हाव का
हो. काय?
म्हणलं ल प प्रश्न स्वतःच्या मनीन कारभार चालू द्या.
नाई नाई, आम्ही मनानंचं बचत गटामधून आनुभव घेतला असं म्हणजे आणि अ करून बघितलं कईतरी स्वतःचा व्यवसाय असावात माणसाचा.
म्हणजे तुम्ही घरीचं तयार करताय का कुठं स्टॉलगिल पण लावत्या?
हा आम्ही स्टॉल पण लावतोत ना, संभाजीनगरला.
ते जे आता परवडतं का हे आश घरी बनून हातावर विकलेलं?
गिरायीक जर जास्त आसलं तर हे पण परवडतं.
हाव का? अन् ते कस बनवत्या पॅकिंग करून बनवत्या का?
हो. हम्म.
बर.
बाकी काय चालूय मंग तुमचं? काईतरी करा व्यवसाय तुम्ही पण.
अ व्यवसाय का? बरं बरं तुमच्याकडे काही आयडिया?
देऊ आम्ही तुम्हाला आयडीया.
ए कधी आईडीया त द्या.
देऊ ना आयडिया देऊ ना, मुगाचा वडा परत याचा पण वडा करू शकतोय आपण डाळीच्या, हरभऱ्याच्या
हा आणि पॅकेज ले घरातील
पण मार्केटिंग, मार्केटिंग पण त्याला छानये. आणि हो.
आणि मुग आपण विकत घ्यायची का, आपल्या घरचेचं?
हो शेतकऱ्याकडून घ्यायचे विकत. शेतकऱ्याकडून विकत घ्यायचे. विकत घ्यायचे शेतकऱ्याकडून, नाही नाही. मुग कधी घ्यायचे, ज्या वेळेस शेतकरी शेतातून काढ तात का त्यावेेळेस घ्यायचे.
हो का?
हा
हो का? एक काय चालेल तुमच्या मुलींची श्षे नाही चाले म्हणजे मी याच्यावरच काढतेच्या वयावर?
नाही, आता त्याच्यावर तर नाही आता मग आमच्या पहिल्या वर्षी मशनरी मधी जाईल. मुलांचं काय, काय शेती हाय आमच्याकडं.
हो का? हो बरोबर हेय अजून बाकी काय? चालय मग?
बाकी काही नाही आता, गहु चुराचं मशीन पण आहे आमच्याकडे.
हो का? म्हणजे शेवायचं गहू चुरायचंच एक तुमच्याकडं?
अ म शेवायच गहू चूराय चे, परत आमच्याकडे मिरची कांडप पण घेतलेले हाय आम्ही.
मिरची कांडप म्हणजे काय ते नेमकी?
मिरची कुठून भेटते जश आपण दळून भ दळून घेतो. बाहेरून तर ते दळल्याल्यापेक्षा दळ्यालपेक्षा मिरची कांडप मध्ये कोणत्या मिरची म्हणव काळा मसाला याला येणार चौ राती.
हा, हळद दळून भेटती त्येच्यात?
हो शक्यतो आता मार्केटला, कांडपच जास्त चालूय
हो का? म्हणजे कसं राहते मशीन?
मशीन मुसळीचं तीन मुसळीचं राहत त्या, आपण जसं खालबत्यात कुटतो का
हा हा
तसच कुठल्या, कुठत ते मशीन
हो का? आणि ते, अह काय म्हणतात त्येला? म्हणजे पूर्ण त्येच्यात हो का ते पूर्ण त्याची तुला दळून भेटतं का? का काही, काही पहिले कोशिश कराव लागती हो का? ते वाळून गिळून आणावं लागतं का?
हो मिरची चांगली वाळलेली पाहिजे, हळद दळायची असली तर मग ती पण चांगली वाळलेली पाहिजे.
आणि त्या काळ्या मसाल्याला काय प्रोसेस हे?
काळा मसाला आपण पूर्ण घरून हे करून आणायचा धने ते पत्ता ते सगळं.
हा हा
मग ते आपण कुठून देतो का त्याला चव जास्त आहे कांडपच्याला
हो का, व्यवस्थित बारीक होतं का त्याच्यात?
हम, खूप छान तुम्ही एक वेळेस करून बघा ना आमच्याकडे.
बरं बरं आम्ही, करतो आता आठ एक दिवसात येतो तुमच्याकडे भेट द्यायलाच तुम्हाला
चालेल ना भेट द्यायला पण या, आणखी कोणी तुमच्या मैत्रिणी असेल त्यांना पण सांगा. फाट्यावरती मिरची कांड, मिरची कांडपे आणि आ
आणि ते गहू चूरायच, कसं आहे नेमकी?
गहू चुरायचं आता बाहेरगण, समजा बाकीचे जण दहा रुपये किलो लावतायेत पण आम्ही आता, सात रुपये किलोनच लावले.
पण का? तुम्ही असं मार्केटपार दोन रुपये, तीन रुपये कमी लावता?
हो कारण गिर्हाईक वळतात ना, मग आपल्याकडे. हा गिऱ्हाईक वळतात ना म्हणलं आपल्याकडं मग, कमी रेट असला
हा आणि क्वालटी कशी आहे त्याच्या हेची?
क्वालिटी पण छान आहे. आमच्याकडून आता, या वर्षी कमीत कमी वीस पंचवीस गिरायईक येऊन गेले. त्यांच्या कोरडया, एकदम पांढर शुभ्र आलेल्या आहे.
हो का? आणि तुम्ही ते बनवता, तसं तुमचं कोणी पार्टनर आहे का?
हा हो! आम्ही दोघी जावा करतोय ना.
दोघी जावा करतात का तुम्ही?
हो.
आणि मग त्याचं नेमके, करताय कसं? एक एक जण करताय एका वर्षी? का दोघी मिळून सोबतच कर
नाही. आम्ही दोघी, सोबतच करतो काम सगळं.
हो का? म्हणजे घर घरीच बनवता का? कुठं बाहेर शेड घेतलेलं आहे?
नाही, आमचं स्वतःचं शेड वगैरे सगळं आहे. पाणी आमचं घरचं अस सगळं व्यवस्थित, आम्हाला जागा पण एकदम भारी आमचं फाट्यावरती एक गो, गोळेगाव फाट्यावरती एक आहे.
गोळे, हो.
हा हा, आलं लक्षात आलं. तुम्ही कुठे बाहेर पण, मार्केटिंग करता का?
हो! आम्ही अ संभाजीनगरला, स्टॉल लावतो ना!
हा! तिथे चांगलं बसत का?
कुठं? हो!
हॅलो!
शेवाई, हे मुगाचा वडा खूप छान पैकी विक तिथं गिर्हाईक पण छान आहे.
त्याच्यासाठी गं ही, जागे साठी हे पैसे द्यावे लागतात पहिले?
नाही. अ गटाच्या तर्फे जर असलं उमेद अभियानाच्या, तर आपल्याला फ्री असतं ती!
हे उमेद अभियान काय आहे?
हा बचत गट म्हणून, उमेदा अभियानाचं. त्यांच्या त्यांच्याकडून असतं. हो बचत गटायलाच तिथं, अ फ्री मधे स्टॉल असतात.
हा का? मग तुम्ही तिकडूनच, प्रेरणा घेतली का शेवायची?
काय म्हटलं?
हॅलो!
हॅलो!
त्याच्यातूनच प्रेरणा घेतली का, म्हणलं तुम्ही शेवायची?
हो बचत गटामधूनच, आम्ही प्रेरणा घेतली. एक, दोन वर्ष मी त्याच्यात काम पण कर ते ना. प्रशिक्षण म्हणाव कुठं काही कुठं काही जर असलं, तर मी जाते. आणि अनुभव घेऊन आल्यावरच, ते काम मी सुरू केलेलं आहे.
हो का? आणि काही म्हणजे तिथं काही प्रोसेस राहती का? लोन घेतलेला आहे का तुम्ही काही?
नाही, लोन नाही केलेला आहे. वैयक्तिकच घेतलेलं आहे आम्ही.
हो का वैयक्तिक म्हणजे स्वतःच घरातून पैसे भरले का?
हो स्वतचाच पैसा देऊन अन घेतला आम्ही!
आणि मग मीट बिलच कस करत्या! !.
लाईट बिल येईल तसं द्यायचं, आपण महिन्याचं?
किती तरी शेवाय सीझन मध्ये?
पन एवढा अंदाज कोणाने काढला होता ओ ताई लाईट बिलांचा! लाईट बिलाचा अंदाज कोण काढता हा आता घरातलं ते सगळं मिळून मग!
हो का त्याचच घेत द्या मला वाट ते बिझनेसच ब!
नाहीताई वैयक्तिक वैयक्तिक मीटर नाही घेतलेलं आहे त्याचं! ! कारण ते सिझनेबल आहे ना कारण एक महिन्याच एक दोन महिन्याच सीजन असतं आपलं आणि ते दुसरं मीटर घ्यायचं आणि मग काय त्याला रिकाम बिल भरत बसावं लागतं आपल्याला मग
मग तुम्ही याच्यावरूनच घेता का
चालन ते ताई ठेवू का मी आता
ओके बाय बाय